हा, बोला.
हो.
हॅलो
हा, बोला ना, हो. तुमचं जरा का नाही, मी फेसबुक वर म्हणजे इंस्टाग्रामवर फोटो बगितलेलो. तुम्ही काय जगन्नपुरीला वगैरे गेलतासा काय? तिकडच तेवढ दिसलं.
हो हो हो हो.
थोडा माहिती सांगाल का ताई आम्ही पण जाणार होतो जरा प्लॅन चाललेला करायचा. जरा सांगा ना गायडन्स पाहिजे होता जरा त्यांना
उडीसाला तेन
ह ते जगन्नाथपुरी वगैरे आहे ना तिकडच सगळ
हम्म. इकडे जायला तुम्हाला आधी ट्रेनची तिकीट काढायला पाहिजे.
हा हा.
हम्
किती दिवस आधी बुकिंग कराव लागत?
अ दोन ते तीन महिने अगोदर बुक करायला पाहिजे.
हो कुठन क म्हणजे कुठन असते रेल्वे म्हणजे
एकच मिनिट हं हॅलो
हा कुठनं तिकीट का म्हणजे बुकिंग कुठनं करायचं म्हणजे मिरजतन असतय, एक कोल्हापूर कुठ
नाही नाही नाही त्याच बुकिंग कणी एकतर पुन, मुंबई
हम
किंवा सोलापूर
हम
किंवा हा असं तीन ह्याच तिथे ना आहे आपल्या महाराष्ट्रात
होय.
एकतर पुणे, मुंबई किंवा सोलापूर.
हा हा.
हम्म
खारीक, खो
तुम्ही पुण्यातन गेला तर जवळ पडतय.
पुण्यातन हम्म.
पुण्यात ती साडेपाचला असते ट्रेन.
हं, सकाळी काय संध्याकाळी?
संध्याकाळी.. आणि अ.. मुंबईत दुपारी दोन अडीचला असेल,
होय,?
हम्म, भुवनेश्वरी ट्रेन आहे ती?
हा हा,
दादर भुवनेश्वर ट्रेन.
हा हा.. काय म्हणताय? आवाज ये ना झालाय,
दादर भुवनेश्वर ट्रेन,
हां हां.
हम्?
मग आता आपण थोड्यांना बसल्या म्हणजे आपण कुठं उतर म्हणेुठ उतरयच वगरें आहे स प्लॅनम कसतायस
त्याल्याला तरी आज जर आपण बसलो संध्याकाळी साडेपाच ला,
हां,
हो.. ती रात्र
हा
रात्री आपल्याला ट्रेन मध्ये प्रवास करायला लागणार?
हां हां?
दुसऱ्या दिवशी पण पूर्ण दिवसभर
हा-हा,
रात्री साडे दहाचे अकरा ला.
ह?
टायमिंग आहे भुवनेश्वरला.
हो.
तिथ उतरताय तुम्ही रात्री दहा ला.
दुसऱ्या दिवशी रात्री दहा ला उतरतोय?
अ त जात आधीच बुक करून घ्यायला पाहिजे रूम
हा हा म्हणजे, आपण जायच्या आधीच ना सगळं बुकिंग केल पाहिजे? जायला पाहिजे
बुकिंग करण म्हणजे, खूप अवघड पडणार.
हा हां,
हम्म. माय रूम किंवा त्यात म तुम्ही बुक माय ट्रिप म्हण जरी तुम्ही केला तरी, चाल कमी पडते
काय म्हणून करायचं
मा ट्रेन,
आवाज येयला झाला होय तुमचा जरा.
हॅलो, हॅलो
हॅलो..
हॅलो,.. हा येत
ह आता याय लागलाय?
हा तुम्ही जर बुक आधीच केला ना ऑनलाईन बुक रूम
हा.
तरच बरं पडते.
हा हा.
म त्यासाठी तुम्ही आता भुवनेश्वरला उतरायचं भुवनेश्वरला उतरल्यानंतर पहिला भुवनेश्वर मध्ये काय आहे. नंदन कानन जू आहे जू बघण्याजोग आहेत.
हं. ते जूला वगैरे आपण तिकीट काढयचं का आपण ते ट्रॅव्हल्स गेलेलं त्यांनी काढ
नाही आपण ट्रॅव्हल्स ना आपण गेलेलोच नाही ना आपलं आपण सगळं करावं लागलं.
हा हा.
ते सगळ आपलंच असतं हा.
हां हा.
ते ट्रॅव्हल्सवाल्यांचं जर बुकिंग म त्यांच्या ह्याच्यानुसार जायला पाहिजे त्यांच्या तारखेनुसार जायला लागते आपल्याला.
हा हा हां.
जर आपल्या आपण जाणार आपण कधीही काढू शकतो अस
हां हां.
ते बघण्या जोग आहे अजून
छ धवल धवलगिरीय ते पर्वत आहेत जैनांचे
हा हा.
चांगलं हाय ते बघण्या
तिथे चढून गेला की काय.
थोडं चढायला लागतयं आपलं लेनी कशी येतीया. अजिंठा वेरूळ ची तसं आहे थोड ते ह आणि ते पण बघण्या जोग आहे. त्यानंतर मग आपण दुसऱ्या दिवशी मग पुरी जगन्नाथला जाऊ शको तिथं जाऊ शकतो.
हा.
हॅलो.
हा ऐकाय लागलोय जाऊन आपण तिथं जाऊ शकतोय मग तिथलं कसं जायचं ट्रेनल जायचं काय गाडी वगैरेे हित करायची ड्रायव्हरस
हा तिथं त्यांचीच गाडी केलेली बरी कायम तेच बरं पडतय हम्म त्यांचं कसं असतंय भुवनेश्वर पुुरी हा पुरी आणि अ आणखी काय नाही.
त्या
पुरी जगन्नाथ आणि कोणार का सूर्यमंदिर कोणार्क असं तीन धरुण कि नाही ते ओरिसा पूर्ण ते दाखवत्यात ती, मग ह्या हा ते चार पाच दिवसात दाखवत्यात ती आपल्याला. म त्यामुळे आपण ते तिथनच भुवनेश्वर मधनच गाडी घेतली ना म परत आपल्याला ते भुवनेश्वरला ट्रेन ला आणून सोडू शकतात, ती लोक हम् त्यांच तसं पॅकेजच असतय मग ते पॅकेज आपण घ्यायचं तिथं गेल्यावर.
होय म्हणजे कितीचं पॅकेज असतंय?
कसं असतय पॅकेज?
त्यांच कस पाच हजार, सात हजार असं असतय म्हणजे आप पण रूम कश्या पाहिजेत त्यावर, आपण कित किती दिवसावर राहतोय त्यावर असं असतय त्यांचं पॅकेज. दिवस आपण राहणार असं त्यावर असतय ते डिपेंड पॅकेज.
होय.
आपण चार पाच दिवसात जर संपवणार असल तरी ते सात ते आठ हजार घेतात.
होय.
ऐकेक जर रूम वगैरे चांगले असतील ते दहा हजार, पण त्यात म जेवण त्यांचा असलं तर ते रेट वाढते. जेवण त्यांचं नसल तर मग रेट कमी होतय, आपलं आपण जेवणार असल तर. असं
ते आपण कसं फॅसिलिटी घेईल त्याच्यावर ते रेट राहतील म्हनायचं.
हा त्याच्यावरती रेट वाढत जातात, कमी होत जात.
हम्म हम्म.
त्यानंतर आपण काय करायचं
दुसऱ्या दिवशी आपल्याला हा सकाळी उठून आपण कुळी जगन्नाथला जायचं.
हां.
कुळी जगनाथला जाऊन कणी अ रंगनाथ टेम्पल म्हणून हाय
हा.
ते आपण त्या दिवशी बघू शकतोय.
हा काय बनवायचं
ते आपण जाऊन बघू शकते तिथंच राहायचं मग परत
हम्म.
हम्म जाऊंदे म्हणजे पुरी जंगणाथलं तिथ पुरी मध्ये आहे ते पण.
होय.
तिथेच हाय हा मग सकाळी उठून आपण हे सगळं संध्याकाळी पण ते बघू शकतोय ना आपण मंदिर. पण जर जगन्नाथ मंदिरला जायचं तर सकाळी लवकर उठून जायचं, म्हणजे कितीला? आपण लवकर आंघोळ करून जेवढ्या लवकर आपण जाऊ शकतोय तेवढ्या लवकर जायच.
हा हा. मुख दर्शन व्यवस्थित होते काय?
हा दर्शन व्यवस्थित होत, म आपण बाहेर येऊन परत त्यांच अ तिथं बीच आहे त्यांच पुरीच्यागना तो बीच आपण बघून ना. बीच आ समुद्र.
हा.
मंदिरच्या हा. मंदि- मंदिरच्या बॅक साइडला, बीचाय. समुद्राय. आपण ते दर्शन घेऊन, तिथं प्रसाद घेऊन, आपण बाहेर येऊन, ति आणि बीच ला जाऊ शकतोय.
हा.
बीच ला जाऊन येऊन परत आपण मंदिराकडेच यायचं. ते ध्वज बदलत असत पाच वासता ती. ते आपण बघू शकतोय परत. हा ध्वज बदलत हा, रोज बदल
हा.
ते आपण अगदी ब बघण्याजोगं असतंय. ते आपण बघू शकतोय, परत तिथं येऊन. ते झालं की, थोडं मार्केटिंग करून आपण पण आपल्या रूमवर येऊ शक-
म्हणजे एक दिवस तर त्या ती अ त्याच्यासाठी
पूर्ण- पूर्ण, जगन्नाथला जाते एक दिवस. म्हणून तर लवकर उठून जायचं ते.
हा, हा.
हम्म. झाल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी, तिथं गोल्डन बीच म्हणून हाय. तिथं नेऊ शकतात ते आपल्याला. तिथून मग कोणार्क मंदिर ला नेऊ शकतात. जी, कोणार्क मंदिर नाही झालं तरी, नाही नाही झालं, तरी आपण साक्षी गोपाल मंदिर म्हणून आ तिथं नेतात. गोल्डन ते साक्षी गोपाल, किंवा चिलका सरोवर हाय. ते पण बघण्याजोगाय. हम्म, ते आपण बघू शकतोय. हा, ते एका दिवसात करून परत आपण दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून कोणार्क सूर्य मंदिरला जाय म्हणजे ते दिवसभर बघता येते.
हम्म, हम्म. काय आहे तिथं ते मंदिर म्हणजे?
ते मंदिर खूप मोठाय. ते खूप म्हणजे खूपच मोठाय. आत् अन् त्यातला अगदी, छोटासा भाग उरलेला आहे. पण तिथं आधी खूप मोठं मंदिर होतं. त्याचे सगळे अवशेष वगैरे आहेत अजून.
हम्.
काई नाई असं, एवढं असं मोठ सूर्य मंदिर त आहे
हा.
अजूनही सूर्याची पहिली किरण तिथं पडतात, असे सांगतात. कारण पूर्वला लवकर दिवस उजाडतो ना. आणि लवकर अंधार होते तिथे.
हा, हा. हा.
मंदिर. दिवसभर आपण ते मंदिर बघू शकतो. बाहेर मार्केटिंग आहे ते करू शक तो. छान आहे ते पण, पाहण्यासाठी.
हा. खाण्यासाठी काय आहे, प्रसिद्ध असं?
काय रसगुल्ला?
काय?
बिस्कूलला हा आणि
बर बर बर माहिती सांगितल्याबद्दल आभारी आहे. परत आनी
त्यानंतर आपल्याला भुवनेश्वरला सोडत्यात.
हा हा.
हे नाही परत आपली. बर.